हॅलो.
तरेक
हो जेवले. तू?
जेवले नि
बरं, काय नाय भाऊ. पाऊस आलाय म्हनून कॉलेज मध्ये येऊन बसलो लई वेळ.
हां-हां अरे मगाशी रेंज नव्हती त्यामुळं कट झाला मग फोन.
ते सांगू की तुला ट्रिपला जायचं होतं की कोल्हापूरूर. आपण घालतो? त्यासच जवळ आलतो तुला बोललेलो असंच हिच्याजवळ जायचंये वाड्यात. पछाडलेल्या वाड्यात त्या.
बंर आज तुम्हालाही करायचा होता मेल. बोलू आरं ते म्हणलायेत म्युझियम सारखं कायते.
त्या रे त्यो वाड्यात तिथे असं जुन सगळं आणून ठेवले वस्तू त्या आणून ठेवल्या जुन्या. बघाय जायसारखं भारीये मुल्ल बघायला जाऊया तिथं.
जा
त्यानंतर मग जाऊया कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊया. आणि स्टे करूया आपण याच्यात रंकाळ्यासाठी.
बरं
हम्म रात्री रंक तिथेच बघूया कोल्हापुरात रूम भेटतील. तिथं थांबुया हॉटेलला जेवण वगैरे करूया कारण काळ्यावर पण नवीन कारंजा सुरू चालु झालं लाय
ह ऐकला अरं तिथं दोन कोटीचा कायदा प्रकल्प उभा केलाय आहे ना!
रात्री आणि
ह
हा हा तुरंग कायच कारण तोघूयात आणि मग हे करूया थांबूया रिसॉर्ट ला वगैरे सकाळी मग जोतिबा करूया ज्योतिबापांना करूया आणि परत येऊया मग आपल्या आपल्या ठिकाणी
हा बा जावे क मग हर्षला मे हय हारसला अनंत तर सुयालाही विचारलं पद्याला हा
हा चालेल चाललेल या आहेत तयार
ब मग मी मग मी पण येतो आह
मग काय करतोयस
येतोय मी पण येतो मग आं हॅलो हम् हम हॅलो हॅलो हॅल